गरम आहे हॅलो. हा बोला की. काय नाय बघा आवरायलोय. आवराय लागलोय. नाही अजून चाललंय आवरायच. हा झालं झालं. तुमचं आवरलं.
अ.
हॅलो.
हॅलो बोल की. ऐकु येत नाय हॅलो. हॅलो.